हॅलो! हा बोला ना.
हम्म, काय चाललंय?
काय नाही आता कॉलेज वर न आली.
अच्छा! हम्, मग जेवण वगैरे झाल!
हो जेवण तर दुपारीच झालं ना, कॉलेजमध्ये होती लंच ब्रेक झाला तेव्हाच घेतलं.
अच्छा! हम, मग काय झालं आज कॉलेजमध्ये?
काय नाही आज कॉलेज मध्ये ना.
हम.
अ आमचं प्रोजेक्ट होता मग त्यांनी आम्हाला सांगितल. कि आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट सांगतात ना करायला. मग परवाच्या दिवशी ग्लास पेंटिंग होती.
हो.
काचपेंट पिंग ची डिझाईन होते माझी मून आणि स्टार्स आणि असे सी होत ओशन.
अच्छा! हा.
डिझाईन केली होती मग ते मग आज स्विचबोर्ड पेंटिंग होती. हो. ए ए थ्रीच्या पेज वरती, स्विच बोर्ड ड्रॉ करून. तेच्या बाजूला डिझाईन करायची होती. तर मग मी किटाण घेतल्या होत्या, ते किटान. हॅलो अशी हॅलो करतेय. एक ते तसे डोळे एकदम घट्ट बंद करू नये.
हम्म हम्.
अशा हार्टशेपच क्लिप लावलेली तिने कानाच्या जवळ. एक कीटन वुलंंच दोरा असतो, त्याच क्लिप लावलेली डोक्याजवळ. ती पण हॅलो करतीये, एक किट हार्ट करतेय असे कीट टेन चे ड्रॉइंग केले तर, स्विच बोर्ड
छान होती.
हो, आणि मग.
आणि क्यूट पण.
हम् आणि मग असं ते, हॅलो हाय अस कीटान करत्यात सगळे एकमेका त्यानें डोळा मारता. इकडे बघता एकमेकांनडे अशे किटन्स काढ मग मी त्यांच्यावर हॅलो. मग आता आम्हाला सांगितलंय, त्यांच्या खाली असा फोर्मबोर्ड. लावायचा. आणि तो जो, स्विच बोर्डची. इथे मिठाईच बॉक्स लावून. अ.. स्विच बोर्ड तयार करायचा म्हणजे, रिअलिस्टिक वाटायला पाहिजे. आणि स्विच बोर्डच, अ... प्रिंट करून आणायची कलर प्रिंट. आणि मग तिथे, त्या बॉक्सवर चीप कवायची म्हणजे ते, रिअलिस्टिक वाटेल असं.
हम्म अच्छा, तुम्हाला तर खूपच छान छान टास्क देतात.
मग अजून आम्हांला, रेजीन इन आर्ट पण सांगितलंय. आणि ते शिशी असते, छोटीशी बॉटल अस ते ना त्या बॉटलमध्ये, प्लांट असतात, प्रिझर्व केलेले छोटे छोटे. आर्टिस्टिक असे ते, शोपीस असतात छोटे छोटे.
मी पण केलं आहे तसं, ते पण रियल प्लांट सोबत. खूप छान दिसतं ते.
मला आम्हाला पण ते, रियल प्लांट्स बनवायला लावलेय. आणि अ परवाच्या दिवशी आम्हांला, स्टोन पेंटिंग सांगितले. तर स्टोन पेंटिंग करायचे. मग मी स्टोन पेंटिंग मध्ये, ओ शन म्हणजे, ते असतं ना लाईट हाऊस.
हो हो.
ते. अ बोट्स ला सांगत की, इकडून तिकडे जायचंय.
हो हो.
नॅविगेशन करतं. ते ते ड्रॉ करणार स्टोन वरती आणि, अजून एका स्टोन वरती अ बोट. म्हणजे बोट लावतात ना, मग त्याचं ते हुक बोटच हुक. स्टॉप करण्यासाठी ते हुक उघडतात. आणि त्याच्यावरती असं बर्ड पण काढणारे एक.
छान आयडिया आहे हं म्हणजे तुम्हाला खूप खूपच जास्त आर्ट अँड क्राफ्ट ची काम देतात का कॉलेजमध्ये?
हो आणि अजून अजून आम्हाला ना ते हे पण सांगितलंय
काय?
कॅप पेंटिंग, कॅप वर पेंट करायचं आहे. तर मग
अशे सगळ्या पेंटिंगचेच काम देतात असं म्हणजे इंटरेस्टिंग आहे ना एकदम.
हो आणि कॅप पेंटिंग मध्ये मग मी कॅपवरती ना असं आकाश काढणारे, ते अ ते कुठ तरी आहे ना बघा, ती अशी ग्रीन ग्रीन लाईट्स दिसते अशी. आका त्या अशा लाईट्स काढणार आहे कॅप वरती आणि त्याच्यावरती स्टार पण काढणारे.
अरे वा, छान. हम्म, छानच असं. क्रिएटिव्हिट खूप आहे तुमच्यामध्ये.
हो आणि अजून भरपूर काय काय सांगितलंय आम्हाला
मला तर खूप आवडता, अशा आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी करायला. मी पण आहे ना माझ्या बाळाच फोटोशूट करायचं होतं, तर तेव्हा मी हम्म, त्याच्यासाठी एक छान असा मुकुट बनवला होता. ते कुंड ला बनवली होती, माशाच्या आकाराची, विठ्ठलाची. मग मी त्याच्यासाठी माझ्या तीन तीन साईजचे डब्बे घेतले होते आणि मग चिटकवले एकावर एक ठेऊन आणि नंतर एका बॉ बॉटलचं स्विज बॉटलच झाकण घेतलं ते सगळ्यात वरती चिटकवलं टोक म्हणून आणि मग नंतर आहे ना त्याच्यावरती गोल्डन कलरचा एक पेपर आहे ना, तो चिटकवला. हम्म आणि ते डबल ट डबल साईड टेप असतो तो बारीक वाला, तर त्याच्याने चिटकवला ना तर बिलकुल किचकट काम होत नाही. फेव कॉल नी खूपच जा स्त किचकट होऊन जातात, त्याच्यानंतर तर त्याच्यावरून मग मी थोडा लेस लावलाय आणि स्टोन्स लावले, असं खूप छान वाटत होत ते मुकुट. आणि त्याचे कानातले पण अगदी मी छान केले होते, माशाच्या आकाराचे. खूपच गोंडच दिसत होता माझं बाळ.
हो का? बरं बरं.
हम्म, तशी तुमची पण क्रिएटिव्हटी अगदी छान आहे. सगळ्या आयडिया आता जेवढ्या सांगितल्या, त्या तर खूपच छान होत्या. आणि मज्जा येत असेल ना, सगळं असं करायला, बनवायला.
हो खूप मजा येते आम्हाला बनवायला. आम्ही सगळे फ्रेंड्स एका जागेवर बसून असं सगळं बनवत असतो, एकमेकांना हेल्प करतो. आणि काय म्हणतात कशावर छान बनवत असतो. मागच्या वेळेस फोटोशूट्स कढतात.
अरे वा म्हणजे तुमचे टीचर्स पण तुम्हाला हो सपोर्ट करतात. आणि तुमच्या सोबत तुमच्या जनरेशन मध्ये मिळून जातात काय.
हो आणि आम्हाला सांगतात ते हो की असं करा असं करा ते पण आम्हाला हेल्प करतात. आमच्या बरोबर करू लागत आम्हाला.
हम्म हम् चांगले तुमचे टीचर तुम्हाला गाईड करतात. मी पण भरपूर साऱ्या आर्ट क्राफ्टच्या गोष्टी करत असते. आता मी दरवर्षी माझ्या भावाला माझ्या हातानेच राखी बनवते. आणि बांधते आता ह्यावर्षी पण मी तसच राखीचे सामान आणलेले आहे. पण अजून बनवायच्या आहेत.
हो का.
त्याच्यासाठी मी वेगळ्या वेगळ्या टाईपचे मणी. हम्म ते पेडल अ दोरे. असं आणलेला आहे हम्म.
आणि दरवर्षी मला वेगळ्या वेगळ्या टाईपची राखी बनवायला खूप छान वाटते. माझ्या भावालाही खूप छान वाटत की मी त्याला माझ्या हाताने वेगळ्या वेगळ्या टाईपची राखी बनून बनते त्याला आवडते पण.
हम्म मला पण माझ्या भावासाठी बनवायचय. यावेळेस अन माझ्या डोक्यात अशा आयडिया आहे. की आम्हाला रेडी नाईट करायला सांगणार आहे ना मग मी त्याच्यात रेडी नाईट. छोटीशी अशा बदल आणि मग त्याच्या राखीच्या दोरे देऊन त्याला ती बांधीन.
हो छान आयडिया आहे.
बाकी मग अजून काय चाललंय.
अजून काय नाही आता कॉलेजमध्येध्ये अजून खूप सारे प्रोजेक्ट आहेत. पण काही प्रोजेक्टसला आयडीया भेटत नाहीये.
हम्म. म भेटून जाईल भरपूर क्रिएटिव्ह आहे ना माइंड.
तर अजून आम्हाला टाय अँड डाय करायच आहे.
काय करायचंय?
टाय अँड डाय.
टाय आणि डाय म्हणजे डाय करून टाय करायचंय का?
नाही.
मग.
टाय करायचं मग डाय करायचं.
हा पण जनरली डाय करतात मग टाय करतात ना?
नाही पहिले ते बांधायचं असत आणि मग कलर कलर्स वॉटर्स त्याच्यावर टाकायचे असतात लाईक आता एक तुम्ही घेतलाय ना. तर त्याला फोक नी, असत ना फोक.
हम्म हम्म हम्म
काटा चमचा. त्याच्याने अस आणि मग ते धरून ठेवायच. आणि ते रुम अ रुमालाला अ काय म्हणतात, रबरने पॅक करायच. तिथ तिथे, आणि मग त्याच्यावरती कलर असतो ना? तो कलर ओतायचा. आणि मग ते सुकू दे. आणि मग ते सुकल का मग ते रबर काढायच.
म्हणजे, थोडफार अस अ बांधणी च पॅटर्न जस असतो, बांधणीचा कपडा तस ते ज्यासाठी जे काम केले जातात तसच काही तस करायच.
हो हो तसच.
हम्म
आणि, आम्हाला कुशन कवर बनवायच आहे.
काय बनवायच आहे.
कुशन कव्हर.
कुशन कव्हर, ह, त्याच का?
नाही.
मग
कुशन कव्हर तर आम्हाला वेगळ्या ह्याच बनवायचय आहे. त्याच्यासाठी वेगळी डिझाईन सिलेक्ट करायची आहे.
म्हणजे ते जसे असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे कुशनस् असतात. अं ते असे फ्लॉवरचे अ परत पमकिनचे, तसे का?
हो तश्याच टाईपमध्ये सांगितलय. बट
म तू, तुम्ही हँडवर्क अस कुशन म्हणजे, हँडवर्क करून कापडावर आणि मग त्याच कुशनच शिवू शकता ना अस. छान वाटेल. किंवा मग अ हार्ट शेप सो आणि त्याला आशी झालर, म्हणजे भरपूर आयडिया आहेत.
पण मला नाही करता येत ना.
हम्म, मी केल होत एकदा आणि आणि माझ्या मम्मीला गिफ्ट दिल होत. एक छोटासा कुशन. अ छान अस म्हणजे हार्ट शेपच मी अं कट केल होत कापडावरती. आणि मग त्याचे ते जस आपण हम्म, आकाश कंदला झिरमळ्याकपतो ना अशा उभ्या उभ्या. तस उभ उभ थोड थोड अंतर ठेवून अ आणि त्याचे पूर्ण काठाने ते हार्टशेपचे दोन्ही तुकडे कापून घेतले. आणि मग त्याच्यामध्ये तेच सगळे बांधून घेतले. गाठ गाठ प्रत्येक तुकड्याची. दोन तुकडे होते. ते ना दोन, पाच तर ते प्रत्येक तुकडे केल्यानंतर एक एक एक एक गाठ बांधून घेतली. आणि नंतर जेव्हा थोड्या लाशच्या गाठ राहू दिल्या आणि त्याच्यात मग कापूस भरला. आणि मग. हम. त्या लास्टच्या गाठी पण बांधून घेतल्या. हे पण खूप सोपी पद्धत आहे आणि ते छान वाट. तर ते वर्षी पण. हो. तस पण करू शकता तुम्ही.
हो का. आणि अजून आम्हाला अ र बनवायचय.
काय बनवायचंय?
रग रग.
रग पण बनवायची. उशी पण बनवायची. आणि मग आता अंथरण्यासाठी गोधडीच राहिली.
हा जूटचे डिझाईन पण बनवायचे ना आम्हाला.
अरे वा मग तर तुमचं